हॅलो, हॅलो हॅलो,
हॅलो बोला.
हॅलो काय करत आहात?
आम्हीं घरीच आहों आम्हीं जेवण बनवत आहों.
अच्छा स्वयंपाक करत आहेत काय बनवतात?
बिर्याणी बनवत आहे आम्ही.
अचा बिर्याणी येते तुम्हाला? बिर्याणी येते तुम्हाला?
हो आवाज करत त्यांनी
थोडा नेटवर्क इशू आहे इकडे त्यामुळे ह.
आता येत आहे?
नाही आवाज कटतयव
एक मिनट आहे आता येतय आवाज. हॅलो आता येत आहे? बिर्याणी ब बनवत आहात का म्हटलं?
हॅलो बोला तुम्ही काय करत आहे? हो.
हे बसून आहे तुम्ही बिर बिर्याणी बनवता बिर्याणीची रेसिपी सांगू शकता?
हो सांगू शकते.
कशी बनवता तुम्ही बिर्याणी?
आधी राईस बॉईल करतो
अच्छा.
आणि हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा मला आवाज येत आहे तुमचा बोला ना.
मला आवाज नाही येत आहे.
आता येत आहे? हॅलो, आता येतय आवाज?
आजूबाजूला कोणी आहेत का? आवाज कटत आहे.
नाही नाही, तुम्ही सांगा ना मला रेसिपी. मला येतय तुमचा आवाज.
हॅलो हा बोला. हो.
म्हटलं तुम्ही बोला म्हटलं मला तुमचा आवाज येत आहे.
हो बोला ना आवाज येत आहे आता.
हो हो साका म्हटलं रेसिपी बिर्याणीची कशी बनवता तर तुम्ही
मी आधी तांदूळ बॉइल करतो. आणि मग त्याच्या नंतर कांदे फ्राय करतो
आले फ्राय झाल्यानंतर मग जे चिकन असते चिकन बिर्याणी आम्ही बनवत आहे ना चिकनच की त्याला दही आणि थोडस- पेस्ट आणि तिखट मीठ टाकून त्याला अम-
कशाचं पेस्ट?
हो जिंजर गार्लिकच पेस्ट नाही का
अच्छा अच्छा अच्छा जिंजर गार्लिक अदरक लहसून
हा अदरक लहसूनच पेस्ट आणि तिखटमीठ हळद हे टाकून आम्ही त्याला चिकन ला थोडा अर्धा तास त्याला ठेवतो आम्ही आधी आणि राईस बॉईल झाल्यावर तांदूळ बॉईल झाल्यावर मीठ टाकतो आम्ही त्याच्यात
अच्छा आधी बॉय आधी म्हणजे तांदूळ उकडून घ्यायचे म्हणजे राईस बॉईल करायच
हो हो हो हो हो हो. आणि त्याला बॉइल करून आम्ही काढून घेतो थोडस- थोडस सादर कच्च पाहिजे थोडं
अच्छा.
मग बॉईज नाही करत आम्ही.
हम्
फॉइल करून काढून घेतो आम्ही त्या तर नंतर मग आम्ही कांदे फ्राय करतो कांदे फ्राय झाल्यानंतर ते आम्ही चिकन जे पुन्हा अर्धा तास ठेवतो ते ग गंजात टाकते आणि ते टाकल्यानंतर आम्ही ते उकडलेलं जे भात असते ते टाकतो आम्ही आणि तेच कांदे मदत रेल असे बनवतात कांदे टाकून मग त्याच्या नंतर अजून पुन्हा चिकन टाकते
अच्छा चिकन शिजवून टाकता की असंच टाकता
नाही असच टाकायाला लागत त्याला म्ह होगतीस टाका लागते मला मग हो कांद्यांमध्ये आधी खाली चिकन टाका लागते तेजपान हे खडे मसाले नाही का आपले
ओके फोडणी द्यायची
हो ते आळ टाकून चिकन टाकून त्याला थोडस त्याचा वर मग हा शिजवायचं मग भात टाकायचं उकडलेलं नाही का
हम् हम् हम
अ ते भात टाकून त्याचा अजून वर चिकन टाकायचं थोडस मग त्याच्यावर अजून भात टाकायचं
वाइनच्या ते
मग राईस टाकायचा पुन्हा त्याला व्यवस्थित राईस टाकून
हम
तिचकमान कांदे हे फ्राय केलेले कांदे राहतात ना
हा हा हा
ते टाकत आहे आणि त्याला मग व्यवस्थित पॅक करून त्याला हम झाकायला लागते ते गंजावरती झाकणे असते ते व्यवस्थित झाकायला लागते त्याला आणि मग त्यात त्याच नंतर बरणाची फोडणी द्या लागते ते
वरणाची
हो ते झाल्यानंतर ते बिर्याणी सोबत वरण नसते ना
वर मस्त
हो त्याला ालचा म्हणतात
अच्छा अच्छा्
हा ते भावा नंतर तला अर्धा तास तरी व्यवस्थित गंजीकूनून द्यायचं कमी फ्लेम व आणि त्याच्या नंतर मग कारल उकडायचं त्यात थोडेसे खडे मसाले टाकून चण्याची डाळ आण हो चण्याची डाळ आणि आपण थोडीशी डाळ पण टाकू शकते असं काही नाहीय ते हा ते पण टाकू शकतो आपण आणि त्याला बॉईल करून तिखट मीठ टाकून त्याला बॉईल करतो आपण हळद टाकून आणि त्याच्या नंतर मग त्याला कोड निघालतो आम्ही
फोडणी कशी घालता मग
जिरा मोगऔ गली म पान आणि मसाले राहतात ते बिर्याणी मसाला नाही का तोच पावडर आम्ही त्याच्यात त्याच्यात पण टाकतो वर्णामध्ये
अच्छा
आणि त्याला कांदा टमाटर टाकव व्यवस्ित त्याला फोडणी घल तिथत मि
आणि पस्ट हे सगळं टाकून तिंचण गडीचा भुरलेला पेस्ट असते त्याला टाकून अ का बनता आम्ही
हम्म छान छान रेसिपी सांगितली तुम्ही
हा मेंंदू त्याला शिज शिजू द्यायचं व्यवस्थित मग पुण मग पूर्ण बिर्याणीला खोलून बघायच शिजलं की नाही शिजलं म्हणून व्यवस्थित हम
तुमच्याकडे सर्वच बिर्याणी खातात
हो आमच्याकडे सगळेच जण ठाकात तुमच्या इकडे नाही काय
नाही आमच्याकडे नाही खटना हम्म पण ना रेसिपी छान सांगितली तुी
ह वाजस
हॅलो येत आहे आवाज तुमची तुमचा आवाज कमी येत आता
हम ह
अच्छा
तेेत आहे
अ नाही अ अजून सांगा ना मला पुन्हा सांगा ना पुन्हा कुठली स्पेशल रेसिपी तुमची
अदी रेसिपीचा खूप काही माहीत आहेऽ
अजून काय बनवता तुम्ही छान?
हम्, ह हम्, आणि रती रातीऽ
पनीरची भाजी पण बनवता येते तुम्हाला?
आ आ ते, वरण भात पण छानऽ
पनीरची भाजी कशी करता मग? स
पेस्ट बेस् असते आपल्याला,,, कांदेऽ अ आ्द्रक ऽ लसूण, हे सगळे फ्राय करून,, तिथे खडे मसाले टाकूनऽ खोबऱ्या टाकून आणि कोणी शेंगदाणी टाकतात कोणी नाही टाकतात या मग ती डाली असते ते टाकतात कोणी त्याला व्यवस्थित फ्राय करतात आणि त्याच्यानंतर मग फ्राय झाल्यावर त्याला पेस्ट बनवतात मग पनीर दोन व्यवस्थित अ कापून त्याला पनीरला कापतात छोट छट पिकस करतात ोट छोट पिकस करतात आणि त्याच्यानंतर मग त्याला फ्राय करतात तेलमध्ये,, थोडा तेलमध्येऽ
हम्म,
ब्राउन सारखा,, ते झाल्यावर मगऽ पुन्हा कढाई मांडायची,, त्याला तेल टाकायचंऽ पेस्ट आणि कोनी तेज पण टाकतात,, कोनी नाही टाकत.
अच्छा,, हो, आम्ही नाही टाकत. कारणऽ आमच्याकडे नाही टाकत.
आमची काही टाकतात,, आणि तेवढ मगऽ पेस्ट ला फ्राय होऊ देतात, छान भाजू देतात आपल्यालाऽऽ तेल सूटे पर्यंत ऽ ते, भाजून झाल्यावरती तिखट मीटऽ हळदऽ आणि जे आपले मसाले आहेत, आवडते मसाले, जे आपल्याला टाकायचेऽ चे राहिले.
ह्,
टाकल्यानंतर छान भाजी द्यायचा, मसाले तिखट मीठ पण भाजीऽ छान तेलामध्ये,,,,, त्याच्यानंतर मगऽ पनीर, पनीरऽ फ्राय केलेलं असते, त्याला पनीरला पण त्याचच मसाल्यामध्ये टाकायचंऽ अनी व्यवस्थीत शिजू द्यायच, कोणी वटाणी पण टाकतात त्याच्यात पनीर मध्ये. अत काही नाही आहे, आणि पणीरऽ पनीर पासून भुंर्जी पण बनवता येत,, पनीर टिकई बनवऽ एते छान ऽ दोस् भाजी द्यायच आणिऽ हो ना. शिजल्यानंतर थोडसं पाणी टाकून दायच,, तर पाय प येतातऽ कोणाला रेगीवाली पाहिजे असते ना,,
ह,, छान सांगितली तुम्ही रेसिपी. बरं म आता ठेवते हैं,
अच्ा,
ह ष
हम्
हो